नमस्कार ताई!
नमस्कार ताई काय म्हणताय, झाली काम सकाळची?
हो तुम्हाला शुभ सकाळ, सकाळच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा दिवस आनंदी जाओ हो मूल शाळेत गेली.
हा हा
आता आमच्याकडे खूपच पाऊस चालू आहे आज
हो, परवापासून बराचसा पाऊस लागलेला आहे.
हो. म मुलं गेली शाळेत. आणि आज उद्या एकादशी ना. पंढरपूरची आषाढी. तर मुलाला छोट्या या मुलाला तयार करून दिलं. पांडुरंग बनवून दिलं. घरी. तर व्हाईट ड्रेस घातला, विठ्ठलाचा गंध लावला दोन्ही बाजूंनी. आणि मग खूप छान दिसत होता. गेलाय स्कूलमध्ये टाळ वगैरे घालून.
हा हा.
ह्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुलांना देवाची पण ओढ लागते ना. असे मुलं स्कूलमध्ये स्कूलमध्ये असे कार्यक्रम ठेवल्यावर.
हो. मुलांना आणि माहिती व्हायलाच हवं ना या गोष्टी.
हो माहिती व्हायलाच हवी. आणि मुलं पण जरा धार्मिक गोष्टींकडे वळतात ना. आध्यात्मिक.
हो ना.
आणि या गोष्टींमधूनच त्यांना पॉझिटिव्ह थिंकिंग वगैरे सर्व
हो.
येतात. चांगले विचार बनतात त्यांचे.
बरोबर आहे. या गोष्टीमुळे मधनच त्यांना पण बऱ्याच म्हणजे आपली संस्कृती ही अशा कार्यक्रमांमधूनच माहिती होते.
हो पण माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये ना तर शी वाजी महाराज जयंती वगैरे काही काही साजरं करत नाही. जे सिलेक्टेड असतात त्यांनाच घेतात. थोडेफारच कार्यक्रम साजरे केले जातात.
हं हं हं हं.
क्रिसमस वगैरे ते फुल एन्जॉय करतात. पण शिवाजी महाराज जयंती वगैरे असे काही कार्यक्रम असतात ना,
हं हं,
गणपती उत् गणेशोत्सव गणपतीच. गणपती बसले ते कधीच तिला हे एन्जॉय करता येत नाही. आनंद घेता येत नाही त्या कार्यक्रमांचा.
आता कसंये प्रत्येक
स्कूलच वेगळं आहे.
हं.
हं. बाकी काय म्हणताय?
काच नाही बघ चालले.
देव देवपूजा वगैरे?
अं, आता आंघोळ करून मग करायची हो. नाही मी नाही म्हणजे माझं ना केबलच रिचार्ज केलेलाच नाहीये मी डिशच ना. तर ते काही पाहिलेलंच नाहीये.
हं हं. काम आवरलीत ना माझी कामं चाललीय आज - कोबीचीचं भाजी केली मुलांसाठी. तर बघू म्हंटलं आता दुपारी पुन्हा काहीतरी करावं लागेल.
अरे बापरे! एवढं चार चार वेळा किचन मध्ये जायचं स्वयंपाक करायच कंटाळा नाहीेत येतं?
हा नाही येतं मुली -
नाही तसं नाही मुलांसाठी म्हणून आपण करतोचं.
हा.
पण तरीही म्हणजे दिवसच पूर्ण किचन मध्ये जात -
हो मला दिवसच किचनमध्ये आणण्या नेण्या सोडवण्यात जातो.
कि को गप. आमचा बोका आहे ना त्याला पोरांची सवय लागलेली हे. असं पायाला वगैरे येऊन चावायचं खेळायचं.
हा का तुमच्याकडे ब - मांजर आहे का?
हो.
ह किती छान तुम्ही प्राणी मात्रांवर पण प्रेम करता जीव लावता त्यांना.
खरं सांगायचं तर मला नाही आवडत आहो.
हा.
पण काय ती मुलं ऐकतचं नाहीयेत माझी. मी खूप वेळताना म्हटलं सोडून द्या.
हा ह हो त्यांचे ते केस असतात ना-
हम्म,
त्याने आपल्याला त्रास होता. होतो आपल्या श्वासातून वगैरे गेल्यावर जवळ घेतल्यावर-
हो त्यामुळेच मग मला नाही आवडत ओ.
हा बरोबर. ते गावाकडं चांगलं वाटतं गावाकडे कुठेही खेळतात ना गावाकडे मोकळी जागा.
ते आपलीच घरं बंद बंद असतात आणि -
हां.
अजून कुठे जबाबदारी हे करायची परत त्यांच ते व्य - वॅक्सिनेशन वगैरे बरेच काय - काय कुटाने असतात.
हा बरंच असतं. हम्म,
त्यामुळे.
हम बोका काय म्हणून चांगलंयं. आमची इकडे एक ताई आहे त्यांना पण अशीच खूप आवड हे. पण ते त्यांनी डायरेक्ट - हे करून वॅक्सिनेशन सगळं - सगळं क्लिअर करता. आणि मांजर होती त्यांच्या. त्यांनी तर मांजरला पिल्लू होऊ नये म्हणून ऑपरेशन करून घेतलं त्यांचं तिचं.
अरे बापरे!
एवढं - एवढं प्रेम करता त्यांच्या वर. आता तर खूपच पाऊस चालू आहे आता पण - आता शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे म्हणायला तुमच्याकडे काय पिकतं?
अ आमच्याकडे जास्त करून तांदूळच असतो. माझ्या सासरी हो.
कोणते कोणते तांदूळ आहे तिकडं?
इंद्रायणी होतो अ अजून एक चिमन साळ म्हणूनय बरेच आहेत अहो.
काली मुछ.
तेवढं नाही सांगता यायचं कारण मी स्वतः कधी राहिलेलीच नाही जास्त ना तिथे.
हा हा हा त्याच्यामुळे पण आ आ आता भात पेरणीची पण कामे फार लेट झाली पाऊस लेट झाल्यामुळे. पंधरा एक दिवस महिनाभर लेट झाली.
हो ना.
या वर्षी पाऊस खूपच लेट झालाय ना.
हो बराच उशीर झाला पावसाला यावेेळेस.
हा आणि तुमचा जॉब काय म्हणतोय?
जॉब चाललाय व्यवस्थित पण बघू अजून चेंज करायचा विचार आहे.
हा हा. ब माझंही चाललंय. काहीतरी करू म्हंटलं.
हम् हम्म.
आणि तुम्ही काय काय करता घरी? वेगवेगळ्या रेसिपीज
मी आर्टिफिशिल ज्वेलरी पण बनवते ते सिल्क चे बांगड्या वगैरे असतात ना
हो हो.
ते पण बनवते शोध त्यातले ते शो पीसेस पण बनवते.
हा.
ब्लाऊज शिवते, ड्रेस शिवते.
हा हम.
आरी वर्कच पण प्रॅक्टिस चालू आहे माझी.
हम हम.
प्लस एक अ छोटस वर्क फ्रॉम होम पण चालू आहे. छोटस म्हणजे आपल्याला खूप मोठी मदत होते त्या गोष्टीची पण ते मोबाईल वर असल्यामुळे काय कंटिन्यू बसून राहावं लागत नाही त्याच्यासाठी. मग ते होऊन जात.
नाही तुमच वर्क फ्रॉम होम छान आहे पण. तुमच्या वेळेत कधी पण तुम्हाला करता येत टायमिंग मध्ये अस असे व फ्रॉम लेडीजसाठी फार छान आहे.
हो.
तू म्हणजे मला पण सांगितलं ते वर्क फ्रॉम होम मला खूप छान वाटलं ते वर्क फ्रॉम होम.
हो ना तेच होतं घरात बसून बसून ये ना
हा.
अ म्हणजे कसं एक तर घरा रिकामा असल ना आपण ते घरातल्याच कामांमध्ये गुरफटून जातो.
हो, आणि नाही कधी आजारी पडल्यावर समजा तुम्ही जॉबला गेल्या नाही. तर याचा तुम्ही सिंगल नाही का. असल्यामुळे तुम्हाला त्याचा खूप फायदा हाय.
अ, खूप फायदा होतो म्हणजे आणि म्हणजे खूप मदत पण होते. जेव्हा आप आता खरच काहीच आता सुट्टी आहे माझी. मला ऑपरेशन झालं म्हणून मी गेलीच नाहीये.
हम्म
तर ते मला बरं पडत. कि, हा बाबा काहीतरी चालू आहे आपल्याकडे. इन्कम सोर्स काहीतरी आहे, उत्पन्नाच साधन काहीतरी निर्माण केलेलं आहे.
दोन पैसे मिळण्याचं साधन येतंय.
हो, पण कसं आता मी शिलाई वगैरे करते.
हा.
ऑपरेशनमुळ ते कंटिन्य, ते नाही मला करता येणार अजून.
हां. मंग ह्या वर्क फ्रॉम होम मुळे तुम्हाला खूपच फायदा होऊ राहिलाय ना.
हो.
मला पण छोट्या -छोट्या गोष्टींसाठी पैसे मागाव लागायचे. मिस्टरांकड कशाला काय विचारायचे. तर त्यापेक्षा हे वर्क फ्रॉम होम घेतलंय. वेळात, वेळ काढून प्रयत्न करते मी. ट्राय करायचा, मुलं छोटी ना माझी. तर मला पण तुम्ही जे दिलेलं वर्क फ्रॉम होम खूप आवडलं, आपल्या वेळेत वगैरे. करायचं, त्याला काही बंधन नाही काही इतक्या तासातच इतक्या मिनिटातच झालं पाहिजे. लगेचच्या लगेच, त्याला त्यांनी मुदत दिलेली असती आठ दिवस चार दिवस अशी. ते मला फार आवडलं.
नाही ते खरंच खूप छान आहे उलट.
हा. आणि ह्या डिजिटल मार्केटिंग मुळे खूपच जण, खूपच महिला अशा आहेत. घरी बसून काम करू शकतात मुलांना सांभाळून, तो मोबाईलचा एक फायदा झालाय.
बरोबर हाय.
आणि लॅपटॉप घेण्याची प्रत्येकाची हे नसते.
हो.
परिस्थिती. मग मोबाईल वर पकड, तरी पण मोबाईलचे रिचार्ज हे ना. ते कमी करायला पाहिजे. ते राघव चड्डाने आवाज उठवला होता मागे संसदेत, पण काय त्याच काय झालं ते कळलं नाही, पण खूप बोलत होते ते मोबाईलच्या रिचार्ज बद्द दल कमी करा ज्यांना जे कष्ट करूय, ज्यांना मोबाईलची म्हणजे नेटची गरज नाही इंटरनेटची त्यांच्यासाठी तुम्ही साधे रिचार्ज ठेवा, संवाद साधण्यासाठी त्यांच्या गावाकड वगैरे. त्यांच्या, कोणाला पण असं एमर्जन्सी. परत अठ्ठावीस दिवसाचा प्लॅन आहे तो तीस दिवसांचा प्लॅन करा एक महिन्याचा कम्प्लीट.
बरोबर हाय.
पण ते काय झालं नाही अजून, पर्यंत.
हम्मं हम्मं
कारणं की सामांन्य जनतेला यांची खूपचं गरजं आहे.
हो ते तरं आहेचं हे
हम्मं आं आणि मुलांना कायं तुम्हीं क्लांस वगैरें लावले
मुलीला आहे आणि माझां मुलंगा म्हणजे ते त्यांचे त्यांच्या फील्ड रिलेटेड ते कॉम्प्युटरंच वगैरें चालूं असतांत कोडिंगचे वगैरें.
होनां
हो तो त्यांचा त्यांचा तो शोधतो पणं लावतो पणं त्यांचं तोचं बघतोय सगळं.
हो कॉम्प्युटर मोबाईल मुळे खूपचं कामं आहे सोपी सोपी झाली आंता आंजकांल. जॉब वगैरें मि ओके ओके चालेल हो ठीक हे तुमच्यांशी बोलूंन आं खूंप छान वाटलं धन्यवांद ताई हां थँक्यू